हॅलो!
हॅलो,,, हा येतोय बोला.
हां,, तेच मी म्हटलं आपलं सणांबद्दल वगैरे थोडं बोलावं,, तर तुमच्याकडे कोणता सण ण असा जोरात साजरा करतात?
जोरात आमच्या कडे दसरा असतो बघा. हा, दसरा दिवाळी दोन्ही असतं ना, आ आपण प्रत्येक सणच करतो साजरा पण दसरा जरा जास्त असतो इकडे.
हो का, काय करतात तेव्हा, दसऱ्याला म्हणजे विशेष काय करतात?
अ म्हणजे आम् नऊ दिव घट असतं ना आंब आपल्याकडे,, म ते घटस् ते करायचं आणि पूजा वगैरे रोज करावं लागतं,, रोज मंदिरला जाय- चं.
हा हां, हां ते नवरात्रीचं तर असतचं घटस स्थापना वगैरे,, आमच्याकडे पण ते असतं. घटस्थापना असते नऊ दिवस,, म नंतर त्याचा फुलोरा वगैरे बनत तात सातवे सातव्या माळीला,, म अं नऊ दिवस तो उपवास करायचा दसऱ्याला सोडायचा तो, पूर्णाचा नैवेद्य हा, आपण का, आपले सगळे मराठी सण आपण करीतो, जोरात करतो, हा, ते तर आहे. आणि मग दिवाळीला काय कर?
दिवाळीला? लक्ष्मीपूजन, आमचं दुकान आहे, सोड्याच, तिथे करता, घरात करता. हं मग आपलं सगळीकडं तोरणं लावायचं हारं घालायचं, रांगोळी काढायचं, स्वयं पाक हे ते त्यातच पूर्ण दिवस जात
हो, फुल बीजी असता. अं दिवाळीला काय काय पदार्थ करतात तुमच्याकडे?
आपल्याकडेच, आम्ही सगळे प्रकार म्हणजे, आपण जेवढं फराळाचं करतो, ते सगळंच करतो, बघा. चकली, चिवडा, शंकरपाळी पासून सगळं करतो.
हा, लाडू करंजा, अनारसे वगैरे सगळेच पदार्थ हा आम्ही पण तेच पदार्थ करतो. लाडू, चकली, चिवडा, अनारसे शेव वगैरे वेगवेगळ्या प्रकारची परत, माझ्या सासूबाई, काई काई नवीन पदार्थ पण करतात, चिरोटे करत तात, मैसूर पाक वगैरे, ते पण करतात ते. अ छान बनवतात ते हं, पण मुलांना ते जास्त आवडत नाही आजकाल.
ना, माझ्या पण, तिखट ज्या ज्या म्हणजे, असच स्नॅक्स सारखं, नाय का, चकली वगैरे, ते जास्त त, आवडतं, गोड पद्, गोड पदार्थ नाही जास्त खात ते.
हा परत, त्यांना ते असं बाहेरच पण जास्त आवडतं, ना, कुरकुरे.
हो, हं हं, ते आहे, पण बाहेरच, मी, मी पण म्हणजे, नाही देत. ते मुलांना जास्त चिप्स वगैरे कुर कुरे नाही, आमच्याकडं खूप कमी, म्हणजे काय असेल ते, जास्त तर मी घरात तच बनवते, हे नाही का आपलं. मंचुरियन वगैरे पण, असं जंक फूड असं, ते पण बाहेरचं काहीच नाही. आम्ही सगळं घरातच बनवतो, बघा, हं. आणि ते मैद्याचं पण असतं ना, ओ नूडल्स वगैरे पण जास्त खाऊ नये, म्हणजे मी देतच नाही ते नूडल्स घरात पण करत नाही आम्ही, मंचुरियन एक बनवते, बघा, व्हेज मंचू रीयन हुं
पण मग, नूडल्स वाटचे, शेवया वगैरे बनव
हा, आपण अं... शेवया मं... याचं करून घेतो ना, आम्ही गव्हाचं पीठ आणि रवा. ते असं गिरणीमधून, अं... हा, गिरणीमधून करून घेतो. मग त्यालाच आम्ही, म्हणजे मी मॅगी मसाला घालून करते.
हा, मी पण तसंच करते, शक्यतो. घरच्या घरी करायचं म्हटल्यावरती, हं, मॅगी सारखं वाटतं... हा हा, बरोबर आहे, इव्हन म्हणजे पाणीपुरी पण आम्ही घरीच बनवतो. तो, त्याचं पाणी बनवायचं. हो, पुऱ्या करायच्या आणि मग हा. मुलांना जेवढं घरचं देता येईल तेवढं बघतो शक्यतो आपण नाही का? हा परत मग संक्रांतीला तुमच्याकडे काय करतात?
संक्रांतला हे बघा माझ्या ननंदा सगळे गावामध्येच आहेत.
गावामध्ये
हा सोलापूरमध्येच दिले सगळे मग ते मुलींना, बोलावता इथे सगळ्यांचे ओ. ओटी भरायचे आणि ते नाही का गाजर वगैरे, सगळं डहाळ वं वगैरे, नाही का सगळं असत ना ते सगळं असं देवा पुुढे हा मग ते असं झा ठेवता ह ह् ह् ते सगळं भरून वाण झाकून ठेवता. आणि मग ते दुसऱ्या दिवशी काढून आपण. भरून घ्यायचं हळदी कुंकू वगैरे, सगळं करता.
आमच्याकडे पण तसंच करतो म्हणजे, आम्ही खन पूजायचं म्हणतो त्याला. हा सगळं ते बोळक्यांमध्ये ते भरायचं सगळा वसा भरायचा. आणि त्याची पूजा करून झाकूनं ठेवायची.
हो तसं सेमचं आहे. आपलं म्हणजे काय जास्तं फरक नाहीे हे.
हा पद्धतीसारख्याच आहे हा पण काही काहीकडे नाही करत ते खण पूजना वगैरे, असं काही नसतं. नसतं काही - काही कडे नसते पद्धत. आमच्याकडे आहे मात्र तसं आणि मग तिळाच्या पोळ्या किंवा, असं तेळगुळाच्या पोळ्या वगैरे, ते असतं सगळ्या पदार्थांमध्ये. तीळ टाकून करायची, भोगीची भाजी वर
हो भोगीच्या, दिवशी करता. ना वांग्या भडीत भाकरी वगैरे,
हा, आमच्याकडे चंपाषष्टीच्या वेळेला करतात. ते वांग्याचं भरत वगैरे,
हा हा.
हा संक्रांतीच्या, आदल्या दिवशी भोगी त्याला वेगळी भाजी असते ती मिक मिक्स भाजी टाईप असते आणि त्याच्यामध्ये तीळ वगैरे, टाकून ती करायची मग असं हा. प्रत्येक सणाचं वैशिष्ट्य, असतं काहीतरी वेगवेगळे पदार्थ प्रत्येक सणाला. परत नाग पचं पाचमी वगैरे, पण असं हे करतो नाही का आपण गॅसवर काही ठेवायच नाही तवा नाही ठेवायचा किंवा असं हो ना हा बरोबर, मग ते वेगळे पदार्थ.
हा त्या चाळणीवर नाही त्या वाफून करत म्हणजे करंजी वगैरे ते आमच्याकडं म्हणजे, पुरण घालता पूरणा चे असं वाफून करंजी वगैरे, करत.
हो का हा आमच्याकडे ते कानुले, करतात. वापवून हा कानोले करता मग त्याच्याबरोबर गव्हाची खीर वगैरे, असं ह असं असतं हं
अजून काय - काय नाही बघा तुम्ही बोला?
काय नाही तेचं असं मुलांच्या डब्याचा याचा पण प्रश्न असतो तोचं ना त्याच्यामुळे नवीन - नवीन थोडे काही पदार्थ माहितं ते असले का मग ते बरं पडतं करायला कधी मधी म्हणजे, आता कसं झालंय असं म्हणजे सणवार आहे तेव्हाचं ते पदार्थ करायचे असं काही राहिलेलं नाहीये. इतर वेळेला पण करून होता ते कारण मुलांना पण बदल पाहिजे, असतो आणि आपल्याला घरचं द्यायचं असतं त्यांना त्याच्यामुळे मग वेगवेेगळे पदार्थ करायला लागतात. मी तर असे वेगळ- वेगळ करून ठेवते असं भाजण्या वगैरे, करून ठेवते. किंवा असं डाळ, हा हा भाजणीचे थालीपीठ. असं रेडी करून ठेवते मी पिठ किंवा मुगाची डाळ वगैरे भाजून. धुवून, भाजून, वाळून असं हे करून त्याचं पीठ करून ठेवायचं. मग त्याचा शिरा करता येतो, किंवा काही पण उपमा हा मुगाच्या डाळीच. मी अ हा. मी ते धुऊून घेते आणि असे फॅन खाली वाळून भाजून घ्यायची आणि दळून घ्यायचे. मिक्सरमध्येच होऊन जातं ते. काही खूप जास्त नसतं. आणि म त्याचा उपमा करता येतो, शिरा करता येतो.
हो शिरा करायला मग ते असं मिक्स डाळ, म्हणजे असं बारीक करून करत का ते?
हो. मी म्हणजे ते असं थोडं शॉर्टकट शोधला आहे त्याच्यामध्ये. कारण मला ऑफिसमध्ये जायचं असायचं, मग रेडी टू मेक अशा वस्तू बनून ठेवलेल्या असतात घरामध्ये. म ते असं, हा म ते पीठ रेडी असलं का लगेच करता येत अस.
हा हा हं.
तांदळाचं पण तस करून ठेवतेे मी. धुवून थोडे वाळून आणि भाजून त्याचं पीठ करून ठेवायचं. मग त्याचं काही पण करता येतं. ता येत आपल्याला वेळेवरती. खीर करता येते. डोसे काय करायचं ते करता येतं असं.
असं मी पण करून ठेवलंय. पण मी ते शिरा वगैर नाही कधी ट्राय केल मुगाचा.
हा चांगला होतो ते. असं म्हणजे आणि पटकन आपल्याला पाहिजे तेव्हा कर ता येत ना. नाही तर मग ती डाळ भिजत घाला वगैरे ती मोठी प्रोसिजर असते. हं. बरोबर! हां, अजून मग काय करता तुम्ही वेगळे पदार्थ?
वेगळे पदार्थ हेच बघा आपलं रोजचच. आणि मुलांनाच मग सॅडविच वगैरे पण करतो. करून देते. असं सारखं रोज भाजी चपाती खाऊन पण मुलं कंटाळता.
कंटाळा येतो. बरोबर आहे.
म त्यांना काय तर वेगळं पाहिजे असल्यावर मग सँडविच कधी पावभाजी.
हा. ते पण आहे. हां. करत, हो मी पण तेच करते.
रॉड म्हणजे ते मशीन आहे ना त्यात. करते मी. हं.
मी पण ते सँडविच करायचं असलं ना म भाज्या सगळ्या एक हे करून, बारीक चिरून त्याच्यात वेगळ्या वेगळ्या रवा टाकून. किंवा अजून बटाटा वगैरे मॅश करून. मग ते छान चवीला पण चांगले लागतं.
त्याला लावलं तरी छान होतं ते. हं. चीज नाही तर मग चीज वगैरे पण किस सून आपण घालता येत त्यात.
चीज, हो. मी चीजच तर वेगळे पराठेच करते मुलांना. त्यांना फार आवडतं ते चीज बटरचे प पराठे. नुसतं चीज किसून टाकायचं आपल्या नॉर्मल पराठ्या मध्ये. ते आवडीने खातात. थोड मॅगी मसाला वगैरे टाकला की मग छान चव लागते ते. मग ते खातात आवडीने असं. हं. आज हा, स्टफिंग हां तसं पणं करते किंवा कधीं कधीं आपल्यां पोळ्यां हुंन गेलेल्यां आहेतं. दायचं राहिलं मुलांसाठी वेगळं मगं पोळीलां चं वरूंन थोडं बटंर लावूंन त्यांच्यावरती किसूंन देते. हो ते होतं छांन त्यांना वाटलं तरं थोडं ओव्हनमध्यें ठेवतांत ते माहिको- ओहन मध्यें ते जरां मेल्टं पणं होतं मंग चांगली टेस्टं लागते असं हां हं हं मंग पाहिजे तरं मंग वरूंन कांदा वगैरें असं कायं कायं टाकतां येतं हां.
हो नां बाहेरचं जेवण्यांपेक्षा पणं आपणं घरांत करतो ते. ते चांगलंच बघां कसं करतां बाहेर माहिती नसतं आपल्यांला आपणं कसं सगळं व्यवस्थित धुवूंन करूंन करतो नां तसं बाहेर कुठं करतां.
कसंला आपल्यांला नाहीं विश्वासाचं नाहीं वाटतं ते कसं पाणी वगैरे ते पणं नसतं आपणं घरी तरं आरोचं पाणी, वापरतो इव्हंन स्वयंपाकांला सुद्धां. त्यांमुळे बाहेर एवढं कोणी पाळणांर नाहीं कां